हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो.
काय करायलास?
काय नाय बसलोय.
तोवी
ओवी हाय की तू काय करायल्यास?
बसलोय बाई आता बाळ वहिणींकडे दिलेय.
हा.
म्हणून बसलोय .
हां हां जेवलीस?
एवढ्या लवकर कुठलं अजून जेवण व्हायचं. तुझं झालं वाटतं जेवण वगैरा?
जेवलो की आता झोपणार.
काय केलतीस म जेवणाला? मटन चांगला आहे का आज? हा बोल की ओवी काय करायलंय बाळ?
बाळ आता आमचं दुधू प्यायला लागलय.
होय आव
होय होय. आमच्यात कसं दोन बाळ आहे तो एक छोटं बाळ आहे ते दुधू पित ते आणि बारकं बाळ मोठ बाळ आहे ते मटण खाते.
हा हा ओवी शाळेला गेलते का नाही?
गेलीली की सकाळी.
कधी आज काय काय?
नऊ वाजता गेली बारा वाजता आली.
चड्डीस ओवी काय केलं नाही ना हो आज?
आज नाही आल्यावरती केली चड्डी काढून.
पल्ले तिला शिकव जरा. भीती घाल तिच्या मनात त्याशिवाय की नाही ती आय होणार नाही तिला म्हणायचं सु केलीस की नाही कोणतरी पकडून नेहतेत तेन असं जसं तिला म्हणायचं.
होय नाही आता त थोडे दिवस तेवढं की आता नाय.
अगं काल पण काही केली माहिती आहे बाळाला अंघोळ काय घालायला आलती आणि कि नाय सु आल्या सु आल्या म्हंटली का खरं तिला सु आ तिला चड्डी काढूस तर कंट्रोल होत
होत नाही नाही ते सांगते काय तुला प्रेशर नाल्यावरच जात्या.
हा तिनी आदोकर तिला काय करायचं आता तुझ्या संघच असत्या ती आता कोणता तुला सोडतच हाय की नाही. म तिला क नाही सारखं विचारायचं ओवी सु कर ओवी सु कर असं म्हणजे तासा तासाला म्हण गं.
ओया
तूच म्हणजे जरा तिला सवय पडेल.
होय.
तुला लक्षात आलं की नाही ओवीसू आल्या काय सुला जाणार आहेस काय असं विचारत जागं.
हो
हॅलो हा
आ अडकायला लागला
समजलं न समजलं न तुला? मी रेंज मध्येच आहे तू रें तू रेंज मध्ये ये.
मी रेंज मध्येच आहे आला आला. मग काय कशी आहेस बरी आहेस ना रे?
आहे बाई व्यवस्थित आहे सगळं तुझं?
हाय व्यवस्थित आहे. मग काय?
काय नाही मग कॉलेजचा फॉर्म भरलायस की नाहीस?
नाही अजून मी ऍडमिशन केलेलं आज जाणार होतो
हा फर्स्ट इयर काय सेकंड इयर आता?
आता सेकंड इयरच ऍडमिशन करणार खरं पण बघूया आता नाही वाटायला लागलंय करू नको वाटायला लागलय.
का अगं कर ग बाई कॉलेज पूर्ण कर आणि मी तुला सांगू आता ते योग क्लास करतास की नाही
हां.
अ हे जा कसला म सांगाय लागलोय ते शिवण क्लास करत्यास की नाही तू आता तीनला जा त्यास मग सकाळच एम एस आयटी बीस एम एस आयटी झालीय ना तुझी? टेली टायपिंग कर की आता.
ते करणार आहे की पण कि नाही अ जर आता आम्ही
त्याच्याशिवाय कुठंच तुला हे नाय
नव्हे ते की नाही माझं जर आता मी फर्स्ट त्याला फेल असलो तर मग?
फर्स्ट इयर ला फेल झाल्यास किती विषय गेल्यात?
चाल नाही मी आज
ना किती विषय गेल्यात?
म तेच बगायला नायी ग.
परत फर्स्ट इयर करायचं नाही पुुढे आता समज तुझा एखादा वि गेलाय तर त्याची परीक्षा असत्या हा त्याची परीक्षा असत्या. कि फक्त परीक्षा द्यायची फॉर्म भरायचा ना हो आता आपला एज अ दहा नंबरचा फॉर्म कसा असतोय दहावीला नापस एखादा विचारती झाला आणि त्याला परीक्षा द्यायची असली तर कसं काय ज तसच ग सेम समजलं? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो